हॅलो हा आवडलं का
होय आत्ताच आवडलो तुझं
हो आवरूनच
हम हम
काय जेवणावरोललं
जेवण नाही आज जरा तिकडे गावी जाणार आहे बोलूलं
हा हा
हा तुझा हानासत आवडला का
हो आवरूनच बसली आहे मी आता
हो हा ह जेवण
जेवण पण आम्ही जेवतो नऊ वाजता नऊ साडेनऊ वाजता
होण
हो
हम हम
गावी काय कराय चाललं अस
ते सासूबाईंच्या वडील वारलेत ना
हा हा
मग ते तोंड गोड करायला आत्तीनं बोलवलं तिकडं चालू सासूबा ते सगळचच बोलवल्या घरी
हा हा
हम्म
कायमाने हा हां
हम
बाळ काय करायलय
हा एक खेळाला त्याला तांदूळ घातली
हा हां
हम् तुम्ही पोटाला घालवल
हा हा
झोपलेला मगा शूटला या
हा हं
हो ते धुनं धुताना घेऊन बसलेला पाण्यात म्हणून आंघोळ घालायने लवकर
हा हा
ऐकत नाही पाण्यात बसला की एकदा रडते
बारके पुर तशीच
हा
माझ्या पण बारक्या बहिणीचा आता एक वर्ष झालं तिला बारा तारखेला परवाशी ल आग व पाण्यात बसलाय क उठत नाही
होय नाही उठत लवकर नुसत पाणी म्ह्हत्या
हा हा
हम्म पाऊस तिकडं
पाऊस तर आज काय नाही आहे तिकड
ता आबाळ आहे तर पावसा महिनसता आबाळ घातला
आबळ आबळच नसत आहे सगळे पावसाच्या तरी पत्त्याच नाही
हा काय सांगता येत नाही कधी येतो
हो
हम्म
काय मानक नाश्ता वगैरे काय केला नाही
हो नाश्ता जण झाला सकाळी पोहे केलतो नाश्त्याला
हा हा
आवरून जायचं जरा आई बाहेर गेलात आल्याय का आवरून जायचं
हम्म हम्म कामान
काय
हम् हम
भाऊ गेला शायदा
गेला
हम्
देत नाही फोन काय नाही लगाव आहे भाऊ
होय
होम
हम् हम
हा ह
कॉलेज का बापसन ज्इन करणारेस
कॉलेज व आता करणार की आणि थोडे दिसांनी करणार
होय ह हा
हो आता घरात बसून तरी काय करायचं जायचं कॉलेज
हो आणि घरात बसून पण कंटाळा येते
होय भरपूर कं यलाय माझ्या घरात बसून त का आहे एक चांगलं आहे हे काम आहे काय म्हण चांगलं आहे म्हणलं
चांगलाोय जरा टाइमपास तर नव्हतो या
हो
हम्म
ारत
हॅलो ह
तमज
कायित
शाळा कितीवी झाल्या
माझे बारावी कॉमर्स
हा हा म कुणीड त
कायच
िक केला नव्हता का
स्लीपला
ल शाळेतून सगळे
हा गेल त की आम्ही दहावीत असताना गेलेलो गला कोल्हापूरला ते वॉटर पार्क आहे की गंधर्व
हा
गधंधर्वाला गेलेलं हम्म.
गंधर्वाला गेलता व्हय.
हो भारी हाय तिथे पण बघाय
तेवढंच करतय सध हवी मंदर पार्कला
हो आहे त्याच्यावर नाही.
लांब नेली नव्हती काय?
हा हा.
आणि मग दिवाळीत आम्ही अ मैत्रीण मैत्रिणी ह्याला कोल्हापूर ला गेल तो अंबाबाईला ज्योतिबाला
हा हा हम्म हम्म.
मी पण परवाशी गेलते रंगकाला
बसून घंटाला आता मात बरडन जायच को बघूनया म्हणलं.
हा हा.
ड्रेस हे छान आहेत मधल्या रोडला.
व्हय.
आमची पण गेल ती आठवी असतान चल तीन रात्र चार दिवस.
होय कुठे गेलती म्हणजे असं लांब गेलती का.
पुदनी साईड सगळी.
आ हा.
लांब गेलते प्रति बालाजी जेजुरी अजिटा वेरूळ
हा हा म्हणजे पुण्या साईड सगळं.
होय.
हा हा.
होते अजिंठा बेरूळ अजिंठा वेरूळ हे छान बघण्या सारखं सगळ हम्म मस्त वाटतं.
हा.
बस जाऊन या तिकडे कधीतरी.
हो अग दिवाळीच्या सुट्टीत काडायची कुठेतरी
हम्म.
आ भरपूर धबधब निघालल्या
होय भरपूर ठिकाणी आहेत.
म्हजे ते कोणता धबधबा नाही असं.
आ.
अ नाही
हा हा.
आता कसं पावसाळ्यात पाणी वाढतंय आणि गेलेली सगळे निमन भावनच जातात पर्यटक ते बघायला जातात.
हम्म हम्म.
कामाणे विशेष हॅलो हॅलो हॅलो हल हठी पोल्ट गिल्ली मी आलोजव य आता जाऊ सोडून तुला हेळलालो